हॅलो जेव यालाय की बाई यालाय यालाय रेंज आहे का इकडं.
अ रेंज कमी आहे ग पावसा मूळ.
अच्छा आमच्याकडे आहे बाबा फुल रेंज पाऊस पडू दे नाहीतर ऊन पडू दे.
भारी काम आहे तुमचं.
ह हा.
आमचं जरा खेड पडतय ना खेड्यात दिलासा.
कोल्हापूर सिटी आहे की बाळ जिल्हा आहे की तो. आ?
हाय.
हॅलो. हॅलो.
हा.
कोल्हापूर जिल्हा आहेे की आणि काय खेडं.
होय होय हाय खरं.
जेवलीस काय? तुझा आवाजच ये
ऊन पडलेलं सकाळपासून तिकडे?
तू रेंज मध्ये ये तुझा आवाज येत नाहीेये.
हम्म रेंज मध्येच आहे मी.
अच्छा.
हे आवाज ये ना माझा?
नाही थोडा पप्पा लावल्या स्पीकर नव्ह.
हा ह ह
काय बनवली काय बनवलेलीस?
मेथीची भाजी, मुगाची आमटी, मुगाचं वरण. गवारी चपाती भात.
अरे मीपण खाल्ले.
तू काय खाल्लीस?
आम्ही पण केेली होती मेथीचीच भाजी.
होय.
मम्मी आणि तू काय ठरवून केलत सा काय.
आह?
मम्मी आणि तू काही ठरवून केलतासा काय जेवण?
हा नाही असं काय मम्मी मला सांगितली नाही काय केलती.
होए, मम्मी ये जरा आवाज कमी करायला लाव.
सिरियस घेऊन सांगत चालल्या बघ.
होय.
क्षितिज का कॉलेज मध्ये?
होय होय, थांब ग. थांब पुन्हा कॉल लाव ग थांब ऐकू येईना.